हॅलो
हॅलो
हॅलो. हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो
हॅलो
हा बोल. हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो. हॅलो हॅलो हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
हॅलो
अरे आवाज येतोय का?
हा बोल बोलोल.
अरे माझी वही तू याकडे आले काय?
कोणते रे?
काल घेतलेली व बघायला
कोणती खरं?
मॅथ्स ची.
नाही.
प चक कर.
का?
आल्या काय अरे त्यात सगळं लिहिलेलं आहे.
कारेक्रम होई ना अ रे माड तुझी आत्ताच बॅग बॅगच भरून आलू आता
आता कोणाकडे गेली असेल ती आपल्यावर आणि कोण होते तिथं
आणि गय मग पोहरस क आपल्या ग्रुप म्हण सगळी
ह त्या हचा नंबर असला म्हणजे ते आपल्या साईडला बसलेलं बघ त्या नंबर असला जरा त त्याला फोन लावून विचार घ
बरोर विचारतो की काल कितीला आलेस घरला कॉलेजन
काल आलो की नेहमी टायमिंगला
पेपरच काय काय झालं?
पेपरचा नाही रेग्युलर
हम्म
आपला म म
क्लर्क काय म्हणलं ते डॉक्युमेंट लागतेच फॉर्म भरायसाठी? ते क्लार्क काय म्हणलं म्हणलं ते डॉक्युमेंट लागतेच काय फॉर्म भरण्यासाठी
हा ते व्हय हा हा.
हा.
तेज काय नाही ते म्हणलं जी मागच्या दिलतासा तेच आणून द्या.
मग आता तू काय करणार डन आहे ना ते.
ते बघायचं आता काय करायच ते तुमची तयारी कशी चालू आहे.
काय.
भावाच लग्न आहे ना तुमच्यात.
व्हय.
मग तयारी कस चालू हाय.
तयारी काय आता शिंगणापूर च्या इकडे हॉल आहे.
हा.
त्यानंतर फुलेवाडीच्या इथे एक हॉल आहे त्या दोन पैकी एक फायनल करायचा. आज जाणार तिकडे बघायला.
बर.
तिथ बघा काय होते त्याने भाड लय सांगितले रे शिंगणापूर वाल्यानी. ऐनशी हजार. ऐशी हजार रुपये सांगितले आणि फुलेवाडेवालांचा पन्नास हजार आहे. ते ऐनशी. तेच्या खाली जर सत्तर पासष्ट ते सत्तर पर्यंत जरी आलं तरी चालतय आम्हाला.
म्हणज लॉन टाईप घेनार आहेस काय पूर्ण हॉल च घेणार आहेस.
हा लॉन आणि बफेला एक साइड ला जागा.
हा.
आणि त्या बाजूला एक तीन रूम आहेत तेवढ्या. लॉन ला डेकोरेशन वगैरे तेण करता येते ना.
बरं.
मोठा आहे नामला तर अर्धा एकर बरं असेल.
हम् हम् आणि बाकीचं काय ठरलं कपडे बिपडे काय झालं की तयारी.
कपड्याच काय झाले कपड्याच काय माझ्या कड नाहीये कपडे तर घरातली बघायलाय माझ्याकड लग्नाचं गोंधळाच आणि हळदीच. बरं ते नाही हळदीला ते आता आपलं इथं साऊंडवाला कोण आहे रे.
खालच्या गल्ली त आहे की आमच्या इथला
किती बजेट काय असते त्याच तरी
ते आता तू काय काय घेततीस त्यावर डिपेंड आहे. दोन बीज दोन टॉप घेतलास. तिचं भाडं वेगळं जेवढं वाढवतेस तेवढं तिचं भाडं लाईट पण लागणार आहे का तुला
लाईट आता शावर जोडला आता लाईटच काय करू मला काय कळना झाले हॅलोजन बाास. लाईटची काय हाळदीला गरज नसते ना.
हम्म. बास होईल ते कश करतेस यावर डिपेंड हॉलवर करणार आहे काय ह्याच्यावर घरात करणार आहे हळदी
ते अजून बघायच आता कसा कसा तस फुलेवाडीच असले तर चालते रे शिंगणापूरच एवढा लांब कुठे जातो हळदी ला.
कारण बघ आत्ताची जास्त करून ह्याच्यात च असत्या
हॉल वर च असतात.
हॉल वर असत्या.
आता विषय काय होणार माहितीये काय सिंगना पूरला ते जरा लइ लांब पडते फुलेवाडे ज असल्या ठीक आहे करता येईल तिथं तेच आज ते बघायचं पहिला हॉलच येणार.
हा य येतो की.
म आता बघा. एक तास दीड तासाला येतो मी, फोन कर जाऊ आणि ते नाही ते गोंधळ वाला कोण ओळखीचा आहे का तुझ्या
माझ्याकडे कोणाचा नंबर नाय
आता आमचं एक हाय घर, त्या वेळेला त्याला दुसरीकडे जायचं हबा.
हा.
ते का नाही म्हणते?
बरं.
म्हण ते पुढच महूर्त, दीड तासन परत एक मूर्त आहे. त्या लागे नंतर चालतेय म्हणते.
हा.
ते पण बघायचं अजून
हम्म, हम्म, बर
आणि उद्या संध्याकाळी काय काय करणारस मग.
हा, काय म्हणलो.
तर उद्या संध्याकाळी काय करणा रेस म्हणलेस रे मग.
उद्या संध्याकाळी जायच होते बाहेर घरवल्याबरोबर तुज काय काम आहे का?
तेच आता जर, का हळदीच तिकडं जायचं ठरलं
हा.
तर साहित्य नाही का तिकडं? आणि काय गाडी आहे, गाडी फक्त चालवालाय फोर व्हिलर, मी हच्या वरण येणार आहे. मी स्कुटी घेऊन येणार य कुठे तिकडे एक लावायचेय, उद्याचाला. गाडीतन येता येईल ना आपल्याला परत, साहित्या पण न्हायच गाडीतन.
बर, ठीक आहे येतो की, एसन
अ त्यानंतर मग
ह
हळदी जास्त करून इथच ठेवली तर, बरं पडेल माझे मांडव आत्ता हायच तयार.
ते मांड वगैरे घालायला लागते त रे तू तर कर नाही कर
तेच की, फक्त हॅलोजन लावलास
हा.
आणि शावर जोडला की सिस्टीम काय, त्यांच ती करतात त्यांच त काढून नेतात सावर आणि हे पण तसेच
शावरला पाणी नको
पाणी आहे की पाणी काय
टाकीचं सोडलं असतं टाकीचा पुरावां नाही खराब
नाही आता आमच्याच्यावेज आहेत की
स्प्रेशर लागते रे
नाही तर, टँकर बघायचा मग.
टँकर बोलू सगळ्यात बेस्ट.
टँकर आला आता परत, बघा क बघा काय ठरवायचं आता खुटं पहिला दी ठरते बघा बाहेरे जर का तसं असलं तर, मग टँकरवाला का मिळतोय आपल्याला टँकरवाला ते पाच हजार ओळखी झाली
हम्म.
तुजा मामाचा टँकर आहे तो बोलवाय जाऊन.
हा, हा
आणि जेवणार का
माणसं की झालं
माणसं त्या मुलगीच्या एककडची ना आम्हाला असत एक साडेचारशे आहेत आणि आमच्या इकड साडेसातशे. टोटल एक अकराशे ते बाराशे पर्यंत घरून चालते.
हम हम ठीक आहे एवढं काय विषय नाय.
ही रिसेप्शन आहे ही सगळी लागेल ना काय चारशे जणांचा भिड.
हम हम.
लग्न कुठं कोण मोठं करते त्यावर रिसेप्शन म म्हणते याच्या इकड हॉलला ठेवायचं. आपलं शिंगणापूरच्या आला जरी लग्नाला नाही घेतला तरी तो
बर
तिकडचा हॉल बरा पडेल नाय.
हम
आणि तुझी गाडी आहे ना.
हाय की.
संध्याकाळी ये हितच आणि मग तुझी गाडी घेऊन माझ्या गाडी घेऊन जाऊ म तिकडं.
कितीपर्यंत येऊ?
साडेसात आठ.
चालते तुम् सात पण देतो म
चालते आणि हच्या इकडं काय काय झालय आपलं कॉलेजच्या इथ काय कार्यक्रम होता ना आज
ठीक आहे ना तो साधा कार्यक्रम होता कॉलेज न ठेवलेला
हां
कोण येणारं होतं काय पाहुणे आले कुठले तीन चार ह्याच्या्यावर होत ते
हा
किती वर्ष पूर्ण झाली ते कॉलेला तेचा सोहळा केला त्या
हम्
चालते बघ काय आणायला लागलं तर सांग मग मला फोन कर आई
चालते सांगतो की. आणि अजून एक विषय म्हणजे आता जेवणाचं पण बघायचं हाय. मेनू बिनु फिक्स हाय.
बरं.
फक्त सकाळी जे आणायचा बाजार हाय.
आ
ते करायला एक जायचं ते सोंबारवर जात तू मग मी काय नसणार त्याला मला दुसरीकडे जायचा.
सकाळी दहापर्यंत चालतन नाय.
ना ना दहाच्या आधी रे सकाळी आठच्या आधी सांगल तो तुला.
हम ठीक आहे.
आणि.
आणि काय नाय ठेऊ का?
चालतंय चालतंय.
हा.